हां.
का
बघितलं बघितलं अरे ते काय माहित आहे माझ्या मते ते जे ऍप विकत घेतेय ना
हा
त्याला ती जास्त करून ती येते तीन डॉट ते असं कुणाला बी नाही येत
काय माहिती आहेता यायला मी दोन तीन वर्ष झालं ते मी दोन तीन वर्ष झालं ते वापरायला लागलोय
ह म तु ऍप विकत घेतल्यास र अधीमधी क
हा आधी मध्ये मी विकत घेतो ऍप
हा त्यामुळे तुला येतय ते ते डॉट कुणाला बी येत नाही ते तीन म्हणताय कसलं माझ्या ह्या मोबाईलमध्ये तर नाही त्या घरातल्या बी नसणारचं आहे मी कवा ती बघितलेलंच नाही ऑप्शन कवा
हम्म हम् हम्
त
या ग्रुप मध्ये आहेस का रे या आप पण ज्यानं बोलतो का नाही ज्या ऍप वरन त्याचा ग्रुप पण आहे बघ
आहे की त्या ग्रुप मध्ये आहे की उत्कर्षणं ऍड केला असेल तुला
नाही नाही उत्कर्ष नाही ॲड केलं ते कंप डायरेक्ट मी जॉईंट ग्रुप केलंत
केल का
होय होय ते असं आलतं ग्रुप म्हणून मग ते साईन जॉईंट ग्रुप मग मी त्यावर क्लिक केल आणि त्यांच्याच ग्रुपमध्ये ॲड झालं
हा हा
मध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत काय ते सगळे तिथं माणसं टाकतत्याच्यात नाही आपला नाही
बाकी काय
बाकी काय बोला आणि काय काय नवीन जुनं काय पाऊस आहे का गेला
पाऊस लका हाय झिरमाटा आहे बाहेर जाऊन नाहीघ ना मी थांबले पत्र्याखाली एका ठिकाणी कमी आहे पण पाऊस जाण्यासारखं आहे तसं काही नाही पण जरा जरा भेटेल म्हणून आपलं फॉलोवर आज एकवीसशे झालं बघ एकवीसशे बारा
काय
हम्म तुला किती सांगितलं होतं मी आत्ता मागच्या वेळी
काय?
मागच्या वेळी फॉलोवर किती आहे म्हणून सांगितलं होत.
आलं ते माया पण लक्षात नाय रे
तेराशे काय पंधराश सांगितलं होत दहा लाख दोन हजार पूर्ण झालं दहा हजारच टार्गेट ठेवायचा बाकी
दहा हजार वीस हजार पन्नास हजार वन मिशन वन मिलियन मध्ये गेला की बघ सागरला वेन आहे मग
दोन हजार नाय नाही वेळ कुठला आता मट्टा सुरु करायचाय ते काय महत्वाचं आपलं ती नाय मट्टा महत्त्वाचा आहे.
ते काय नाय बाबा किती जरी बोलल तरी ती काय मनापासून करत नाय आता मो ट्राय म्हणून करायचं
मेन धंदा मट्टा आहे ती इंस्टाच ती लय घान आहे बरं का ते ते दिसतय तसं नाय उदया बदनामी करायला दोन मिनटं लागत नाहीत तस आपलं मट्टाच नाही ना.
ते कोण पण येतय मध्ये घाण टाकून जाते ते
हा
हा. ते काल कोल्हापूरवाली होती की कोल्हापूरवाले तिन टाकले की तुला असल का जॉईंट चारशे के काय तीनशे के आहेत बघ तिला
काय माहित नाय.
ते कोणीतरी घाण केली तिज्या आयला तिकडं तिनं डायरेक्ट फुट टू नंबर सगळं त्यानं अ शेअरच केलं डायरेक्ट
हा. तसली लय येत्यात तसली लय हाईत घाण कमेंट देत्यात किंवा काय देत्यात.
तिन काय ती अकाउंट वर हे हाय रे आपलं ते लोगो आहे ना तिज्या अकाउंटवर
हा निळा निळा
आणि निळा लोगो हाय तिला कायतरी म्हणते ना डायरेक्ट पोस्ट टाकली त्या नावावर
तू कितीला घेतलंस ते किती भरलस त्याला निळ्या टिकला
आयला ते अकराशे रुपये मं महिन्याला
महिन्याला हा हा काय त्याचा फायदा नसेल ना काय
नाय काय फायदा नाय एवढा पण आता असू दे म्हणलं काय त्याला
ट्रायल मारू नां
ट्रायल मारून सगळं बघायचं.
व्हय व्हय
मी म्हटलं हिरोला काय गरज आहे निळ्या टिक ची
नाय गरज नाय पण ठेवलंय आपण
ब्रँडेड दिसतय पण हा निळी टीक त्यालाचं येते ब्रँडलाचं येते निळी टीक नॅचरली हा.
आधी फक्त मोठ्या माणसान होत. नाय ते ब क कट केलं ना ट्रू कॉलर ते मी हे होत ते. ईकत नाय घेतलेलं ए पीक घेक घेतलेला त्याचा मी
ए पी के घेतला होतास.
होय होय ए पी के तो गोल्डन वाला गी घेतलेला
होय.
पण ते काय काय अटाकतय काय काय येत नाही ते त्यामुळं त्याला बंद करून टाकलं मी
अडाकतंय म्हणजे काय हुतंय.
म्हणजे गोल्डन येतय ते पण ते ईमेल आयडीच काय तर प्रॉब्लेम येत होते आधीमध्ये.. आधीमध्ये कट होतय आणि परत ई-मेल आय-डी टाका म्ह, म्हणतंय
नाही पण फीच्चर काय काय आहेत त्याला
फीच्चर काय आहेत.. सगळेच आहेत फिच्चर त्याला..... कॉलिंग वगैरे सगळंच हायेत त्याला न येत्यात ती नाहीत.. तस नंबर सर्च करता येत नाही पण....
नंबर नाही नाव नाव सर्च करून मोबाईल नंबर कळतय का?
नाव सर्च करून नाही तसं मोबाईल नंबर आहे हिडन असतंय या....
नाही ट्रू कॉलर जी विकतं घेत्यात त्याना येतंय ते फिच्चर.. हो...
काय म, माहीत नाही मी कधी बघितलेलं नाही.
काय ट्रू कॉलर विकत घ्यायला पाहिजे एकदा बघाय पाहिजे काय हायत?
काय ते किती स्वस्तातलं आहे की एक
स्वस्तातलं नाही चांगला प्लॅन तेन...
ते गोल्डन वाराची ते एक गोल्डन प्लेट येते त्यामुळे ते मागे फक्त त्या गोल्डन प्लेटचं... पैशात..
हा हा हा
ह ते ट्रू कॉलर फोन आला क नाय ते गोल्डन दिसतंया.... ह हां ते मागं पडत होत आता तिथंन बंद केलं मी.. !
हा.. हा...
त्याचां ए पी के वापरलं मी एक महिना दोन महिना जरा मो मोबाईल पण जरा अडकत अडकत जातो त्यानं....
होय काय... हा हा ह!
अडकत, अडकत जातय आणि इकत घेतलंच क नाय मग अजिबात अडकत नाय....
बरोबर...
हा....
आम्ही हाय- फाय... हो! फायदा हाय त्येजा पण ते माहित पाहिजे काय काय ते
नाही त्यातली माहिती पाहिजेल आता ट्रू कॉलरचा काय उपयोग नाही आता डायरेक्ट नावच येत्यात ना आता फोन केल्यानंतर आता काय त्यात ट्रू कॉलरचा उपयोगच नाही ना.. ती पण हेच काम करत्या आता हे तर ओरिजिनल आहे उलट ज्याच्या नाववर सिम हाईतं त्येजच नाव येणार हाय
बाहेर काढलय..
उलट त्यापेक्षा हे चांगलं हाय आता कंपनीनं केलेलं
माझं नाव पडतय काय अप्पलच नाही अप्पलचं नाही कुठलं बरं हां... नवीन नवीन नंबर घेतलाय त्याचं नाव पडतंय.. तो वडाफोन वरन आलता... फोन केला होता की मी पहिला तुलाचं..
हा ते सागर शंकर पाटील येत या हो नाव येते की सागर शंकर
कसं काय येतय रे ते कुणाला नंबर दिलेला नाही मी काय नाही तरी बि..
अरे ते सिम ज्या सिम जिथ तु डॉक्युमेंट देतो देतोस का नाही सिम घेताणा तेच नाव येणार ना आता..
येत का हा मग मलाही माहित नाही
मग तु आता घे नाही तर लई
पहिलं कसं ट्रू कॉलर कसं करायचं जे दुसरं नाव आहे कणी..
हा ते एकमेकांचं हे करूनच करायचं तसं हेज नाही.. हेज तसं नाही
डायरेक्ट
तर सागरने समजा डॉक्युमेंट दि दिलं, आणि फोन लावला की तेच नाव लगेच शो होणार, तेच हा शो होणार लगेच.
हा, भारी हाय!
केले, फो
अ अ अ बरं झालं ते केल, नाही काय? कुणाच बी फोन याचं काय, कळायचं नाही काय? अह् अह्. हायला काय डेव्हलप होत चालयं, आपल्या पोरांच्या वेळी मला वाटतं ते व्हिडिओ बिडिओ दिसतील, मला वाटते डायरेक्ट. फोन आल्यावर खरोखरचं म्हणजे, आपण आता ज्या अवस्थेत आहे ते दिसायल
गॉगल हायचं कि म आता.
हा ती गॉगल माहित आहे, पण ती येईल आता मोबाईलमध्ये येईल डायरेक्ट.
ते लय पु पु पुढं होणार, ते दोन हजार पन्नास चाळीस ला येइल. ते काय ना काय लय वर म्हणजे, आपली पिढी चांगली होती. पण बघितलं म्हधलं पण बघितलं. अ त्याच्या पुढचं पण बघणार, आपण त्यानंतर आपण जाणार.
अह् अह् अहा् हा भारी आहे पण.
आता किती वय आपलं, चाळीस पकड चाळीस? पन्नास, साठ, सत्तर, तीस वर्ष पुढं आणि लयं
पण काही एवढं खास नाही वाटलं, ते मेटा गॉगल.
नाही मेटा गॉगल कुठं स्वस्त हायतं तेच्या महाग हायतं.
हा बावीस हजार, तेवीस हजार, पंचवीस हजार ला आहेत, पण
नाही जरा महागातलं म जरा जास्त हाय. बावीस, तेवीस चा घे घेऊन, काय करणार आहे मग?
नाहीती म्हणजे, एवढं काय खास नाहीती बघितलं, आडवडाइज सारखी बघतोय. काय म्हणजे, विषय नाही त्यात फक्त अ ते जेवढं काचेसमोर असेल, तेवढंच ती सांगणार म्हणजे पुढचं काय आहे?
हा मग तेवढंच सांगणार, ना ते त्यात आणि इन्क्लूडिंग येईल थोड्या दिवसानं अजून लई काय काय येणार त्यामध्ये, आता काचेमध्ये व्हिडिओ तर टाकता येणार नाही?
नाही.
काच्यामध्ये विडिओ टाकला, तर म ते कुठं निघालोय काय निघालोय?
फाँरेन मध्ये असलं खत खतरनाक असतंय, फॉरेन मध्ये
मग त्यांचा शोध आहे, ना? ते शोध लावतात, आणि आपल्या इथ आणून विकत्यात आणि काय करत्यात? कॉपी करतात, बाकी का काय करणार आता आपलं, इंडियाचं कुठलं मायक्रोसॉफ्ट.
हो हो.
मग मायक्रोमॅक्स सागरचा फेवरेट लावा
अह् ह अह् मायक्रोमॅक्सच व्हर्सेस सॅमसंग. आ अह् अह् काय असायचे पहिला अह अह.
मोबाईल घेतला, त्याचा कॅमेरा एक नंबर.
मायक्रोमॅक्स कम्पेअर केलयं, म म माहित न तुला.
ह होय माहित आहे, कि माहित आहे. कुठला होता, माझ्या लक्षात बी नाही तो मायक्रोमॅक्सचा.
नाही कुठला होता, ते तुझ्या लक्षात नसणार आहे, पण आपण त्या बरोबर केलतं कम्पेअर.
होय होय होय. हा हा हा.
आम्ही सेट मध्ये काहीतरी कम्पेअर केलंत रे एट केका काहीतरी व्हिडिओ आपण मी. व्हिडिओ शूटिंग केलं ते एटके आणि ते कम्प्युटरमध्येच. चालत नव्हतं बघ.
हा अडकते, अडकते बरोबर.
ट्रॅक्टरमध्ये व्हडिओ आडकत हो ते एटकेच.
होय एटके तव्हा मला माहित बी नव्हत काय. तू सांगायचास तव्हा. एट के, फोर के.
फोर के ऐट के असायचं. त्याला वायरलेस चार्जर आहे ते मला पण नाही माहिती ते एस एटला.
हा हा हां.
ते वायरलेस चार्जर तर मला नाही माहिती त्याला वायरलेस चार्जर आहे. मला नंतर कळालं त्याला वायरलेस चार्जर आहे.
हा हेचच.
होय ते कंपनीने मला आणून दिलत ते वायरलेस चार्जर.
पण ती तू इटके करत असते काय ओरिजनल होतं कायक.
मेटके ला खातंय की किती पण ते. अरे एटके ओरिजनलच असतय सागर फक्त कसा म त्याला पिक्सल जास्त होत ना. त्याला पिक्सल जास्त होत त्याला.
कॉम्प्युटर ला बी चालणार नाही.
हा एट के म्हणजे त्याला पिक्सल जस्त होत्या ती मेमरी लक खात ती.
मेबरी खाऊते पण आता एवढा मी अप्पल घेतलाय पण त्याला इटकीी नाही.
नाही एप‌ल आहे की ऐट के. नाही फुरके फुरके असणार त्याला. ते जरा व्हडीिओ क्वालिटी जरा चांगली दिसते रे.
फोरकी एवढा डेंजर आहे माहित आहे का त्यात एक ऑप्शन आहे. तो ऑन केला ना पिक्चर काढू शकतोस तो पिक्चर. असलं तरी वेळी होते. पिक्चर, पिक्चर काढायच म्हणजे त्यात ऑप्शन म्हणजे आहे त्यात. ते तिथं ऑप्शनच ऑन करायच्या वेळी सांगतय तुम्ही यावर पिक्चर काढू शकताई मना हाय मेमरी येत्या र त्याला.
हा हा.
ट्वेंटी फोर के आहे बाबा एवढा आहे.
हम् हम.
हम्. फोर के.
बाकीकी कायवा निवात. एस ट्वेंटी सिक्स आहे का ना एकट. कॅमेरा बघतो गोल गोल फिरवा इकडे तिकडे फिरवा त्या स का ते. स्टे स्टेबिलीिटी तितला.
हा हा.
ते एकानं टायराला लावलेला बघ कॅमेरा. वय टायराला लावलेला कॅमेरा आणि साईडला माणूस. पडताना दाखवले पण कॅमेरा एकदम. ट बिली आजी बाप्प असं वाटत नाही की फिरती म्हणून.
कुठला?
एज ट्वेंटी सिक्स.
एष्ट अंटस. हो हा.
हम् कॅमेरा टायरला लावलेला असं म्हणजे ते युट्यूब आले र. ते आपल्या.
हा माहित आहे माहित.
यूट्यूब आले त्यांनी लावलेला फोर व्हीलरला आणि साईडला का नाही माणूस. पळवत होते आणि ते कॅमेरा गोल-गोल.